हॅलो बोल हा येत आहे बोला
हम काय करतय?
काय नाही बघा आवरलं आत्ताच का
हम् हम कुठं फिरायला वगैरे गेले ना काही
हॅलो
हा आपट फिरायला वगैरे गेलेला की नाही म्हणलो
फिरायला आता उन्हाळ्यात कुठं नाही माहेरी तेवढं जाऊन आलो
हो
ह
सुट्टीला येरकटो नाही वाटी.
सुट्टीला नाही श घेतली पण श त्याले ते काम असेल म जाऊन आम्ही तेवढं
हम्
हा
आत्ता जायचं मग पावसाळा वगैरे कुठ तर धबधबा वगैरे बघायला.
हा
पण कुठ तर बहुतेक पाऊस नाही आता, चार मध्ये एक थोडा दिवस पडला आता ऊन पडली परत
हा हा आमच्या इकडे आता चालू झालंय बघा,
आता पडतय का?
हा आता चालू आहे.
हम्म असं चालूय थोडा पड तोय ऊन पडते काय करते नम त्यालाच कळते
हा ह आणि आ म्हतो बेती वि पूर्णचे विले
ह् मोठाय का पाऊस?
आहे बरे पैकी आहे.
पडू दे घ्या आपल्यासारख्यांना वाटते पण शेतकऱ्यांना पाहिजे. ह
होय.
किती एकर शेती आहे तुमची?
आमचे चार साडेचार एकर आहे की,
भरपूर आहे की
हम्
काय लावली मग शेतात
शेतात वैरण असत्या मका होतोय परत आता झेंडू आहे, वांगी होती वांगी काढल्यात आता झेंडू आहे इकडं, म्हणजे द्राक्षेची बाग आहे.
द्राक्षाच्या बागा बारा महिने असते का कसं काय.
नाही नाही द्राक्षाचे बाग एकच सीझन की उन्हाळ्या तेवढा
ह मग त्यानंतर परत काढून परत लावताय का कंटिन्यू अस
नाही नाही रिकटिंग असत त्याच परत छाटणी घ्यायची.
हा हां
हो आणि मग आपली मार्चला मार्च एप्रिलमध्ये जात ना बाग ऑक्टोबरला छाटणी घ्यायची फ फळ छटणी फळासाठी मग त्याला फळ छाटणी घ्यायची ते औषध बिवशध मारून मग ते ह जे काडी तर घड बाहेर पडतात ना,
होय.
मग त्याचं पण थिनिंग नेटिंग भरपूर असते त्याच पण
होय की आणि ते कायतरी ह्याला पण पाठवतात ना तेच बेदाने वगैरे बनवायला
हो बेदानाला जातय एक पोटला जातोय आपला व्यापाऱ्यांना माल विकला जातोय.
होय ना,
हम्
ते किती एकरमध्येध्ये लावताय काय?
अक्षरची बग आमची एक दीड एकर आहे की
होय मग का भरपूर उत्पादन येत असेल.
होय आपण आता पावसाचं बघतायस की कसं चाललंय गेल्या वर्षी भरपूर पाऊस काढ पिकली नाही माल जास्त पडला नाही.
होय मे महिन हम्म मे महिन्यातच पाऊस पडलेला
हा.
जोून गेला तरी प
आता जून जुलै झाला तरी ह्या वेळेला पाऊस नाही.
हम्म आ गोड तेसग
होकडच.
हो ना हम्म. शेतकऱ्यांसाठीच ना पावसाची जास्त गरज असते काय नॉर्मल पीपल ना. अशाला पाऊस हे ते म्हणतात खास होतोयतय.
अ तुमच्या शेतात काय असते.
नाही आमची शेती वगैरे काही नाही.
नाहीवे.
नाही नाही आम्ही काम करूनच खातय. हम्म.
ह घरी कोण कोण अस असते.
घरी माझ मी् काका का पण आहे पण आताच तिकडे खले ना.
अच्छा. अप आच कळ म होतवाला होती.
ह.
हा बोला.
हम तुमच लहान मुलग लान वाटत. त हॅलो. हॅलो.
रेंज नाही आहे काय?
होय जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे तर
ह हो.
आला का नाही.
अ काय म्हणलं.
आवाज आला का म्हटलं,
हड
हम्म काय करतोय मुलगा
मुलगाच चालला की पाऊस येऊन गेला खिडकी उघडून पाऊसची मजा घ्यायला.
हम्.
हम्.
बाहेर भेजायला वगैरे जात म्हणत असल.
नाही. भिसायला नाही एवढं काय पण खिडकी ओळून बघायच सारखं तेवढं चाललेलं असतं.
हम्म लहान आहे म्हंटल्यावर चालायचं जरा तस
हम्म आणि आच्या इ. खेळायला कोण नाहीत ना मुलं त्यामुळं घरातच असते.
होय ते एक जरा मुलांचं हेच मग मोबाईल दे हे दे चालू असते.
हा प ना खेळणी बिळणी घेऊन बसते.
हम्म हम् हम् पण मुलं बाहेर ते बाहेर खेळलं जरा वेगळं पडते ना.
वेगळच पडतेय हो.
मुलं पाहिजेतत सोबत खेळायला. पण शाळा पण लईवेेळ नसते थोडाच वेळ शाळा असते त्यामुळे शाळेत पण काय अभ्यासातच हम्म.
शाळेत ना आला कि थोडा वेळ काय तर खातोय बितोय आणि बा एक दोन वाजता झोपतोय.
होय, आज झोपला नाही आहे काय मग
अ नाही झोपला आजे आता झोपल बघा.
हा.
हम्म.
दोन वाजायला आले ना.
हो दोन वाजायला आले.
हम्. माळव वगैरे करताय का नाही मग शेतात तुम्ही?
हो माळवं असतते वांगी बिंगी अस भिंडी
हा हा.
कोबी, फ्लावर
होय.
हो.
मध्ये कसं बाजारात असं विकतय की काय डायरेक्ट एेक्स
नाही डायरेक्ट एक्सपोर्टच असते माल व्यापाऱ्यांना देतोय.
फायदा असतोय त्यात.
नाही एवढं पडतो मार्केटला जास्त पाठवलं की दर कमी भेटतो आपल्याला आणि बसून बाजारात विक हेला फरगस पडतवयल
होय आणि होय कि मग काय डायरेक्ट ग्राहकापर्यंत जातोय माल म्हणल्यानंतर पण ते बाजारात तेवढं पूर्ण म्हणजे जेवढं निघाले तेवढं सगळं एकत्र जाणं पण जरा हम् तेच पण ना.
पुरा स् वेना दोन अडीचशे किलो देना शिवान गॅस यायचे.
होय ना.
हो हो.
ते जरा थोडं थोडं असलं की मग काय वाटत नाही एवढं.
वाटत नाही मग थोडं थोड्याला परवडत नाही आपल्याला.
होय.
हे होतय ना काय म त्याला औषध मारायला ते सगळं वे हे पडतय. त्यामुळ थोडं थोडं प करायचं कसं करायचं
अ आणि ते वांगी पण काहीतरी एकदा लागायला चालू झाली की तोडायला तोड आली की परत सारखे फास्ट वाढत जातात पण नाही की वांगी काहीतरी,
ते तोडायला केवढे एवढं आज एवढं बघितलं,, ते नाही उद्या थोडा निरते असस
होय. वांग्याच तेच मी ऐकलेलं असं की वांगी एकदा तोडायला लागलं की सार की असं म्हणजे रोजच्या रोज तोडायला लागतय असं काय? तरी हम्म हम्म. भारीय.
हम्
आणि काय म्हणताय?
आणि काय नाही हाय हेच चालय रोजच.
होय ना. अभ्यास वगैरे घेतय की नाही बाळाच तुमच्या?
होय होय आभ्यास घेते की, आता झोपून उटला कनी मग चार पाच वाजता बसायच घेऊन.
होय जरा घ्यायलाच लागतय लहान असताना जरा सुरुवातीला.
हम ते कसं स्वतःच्या अजून मनान बसत नाही ना आपण घेऊन बसल की मग काढतोय.
होय ते अजून त्यांना समजत नसतय, आता सुरुवात आहे. त्यांचे म्हणल्यानंतर नं तर काय मग फुडं मोठी झाली की जबाबदारी न
आप हम करत्यात, अजून काही कळत नाही.
होय आत्ता सुरुवात आहे, आत्ता सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच जातोय ना शाळेत.
हा
हम्म करेल घ्या हळूहळू. थोडा आपणच बसवायला लागते घेऊन कर बाबा म्हणून सांगाय लागतय. जरा मुलींपेक्षा मुलांचा अभ्यासात हेच अस ते जरा कचवचत्यात. हम्
पण करत्यात सगळं लक्षात राहतय पण ते बसायला नको.
होय की
करायला नको असं चालेलं आसतय तें
होय ना
हम्म
करत्यात हळूहळू समजायला लागल की त्यांना.
हम्म
हम्म चालेल ठेवू का मग?
हा.